हॅलो हा आवाज येतोय ना ऐकू?
हो हो येतय येतय.
हा काय करताय?
माझा आता सध्या स्वयंपाक चालूये.
होय लवकरच चालू केला आज.
लवकर म्हणजे कसं माझा मुलगा नाही का क्रिकेटला जातो.
होय हा.
आणि आता त्याला घ्यायला जायचं आहे मला सव्वा दहा किंवा दहा पंधरा मिनिटानी.
हो.
तिकून आल्यानंतर तो नाही का अ सात वाजता ट्युशनला जाते ताई. तिकून आला शाळेतून आल्या कस त्यांना ते सर नाही म्हणतात ना जेवण करून या बा थोडं. हलकं फुलकं काहीतरी खाऊन या म्हणतात कारण की ते काही ते रनिंग वगैरे करावं लागते तर मुलं कसं ओमॅटिक करतात. तर त्याच्यामुळे ते सरांनी म्हणते का हलकं फुलकं खाऊन या तर त्याला लागते मग खूप भूक अ हम् म्हणून तो आला की फ्रेश झालाय की जेवण करतो आणि मग डायरेक्ट ट्युशनला जाऊ द्याव लागत त्याला
हा हा हा.
त्याच्यामुळे मग पटपट करावं लागते स्वयंपाक. हो हो आपण थोडं फ्री होऊन जातो. जेवण होन जाते लकर हा. हा. आणि आपला रिलॅक्स होऊन जाते मग थोडं जेवण लवकर झालं की हे कसं आहे ते जेव केले केलं झोप. हो नाही म्हणते ना मग.
हा तेच ना म्हणजे असं आठ ला वगैरे करायचं म्हण जेवण.
हा तर त्याच्यामुळे आमचं साडेसात आठ वाजेपर्यच जेवण पूर्ण होऊन जाते जसं.
हा हा.
त्याच्यासाठी तुम्ही काय करत आहे.
काय नाही मी उगं झोपले मी काय निवादतच. ह वय
अ माहेरी असलात निवात तच राहते.
हो.
एका. आमच सध्य चहा पाणी सगळं झालं कुठ कुटुंब. हा नंबर म्हणजे सोलापूर.
काय म्हंटलत.
सोलापूरचा नंबर आहे का.
हो हो.
तेच त्यावेळेस तुम्ही केला होता का कॉल मला डबल.
नाही.
नाही ना.
नाही नाही.
कारण की सोलापूर मला तीन कॉल आले.
होय का.
हा मण विचारलं तुम्हाला.
नाही मी दुपारी आपण बोललेल त्यानंतर आता.
हा हो हो सॉरी सॉरी.
हा.
हो बरोबर आहे. बाकी काय.
आणि फक्त.
त्यावर म्हणजे असं पाच जणांना कसं कॉल करायचं म्हणजे जास्त लोकांना असं करून बोलेलं चालत नाही का म्हणजे.
अ जस मला आता तुम्ही दोन दुसऱ्यांदा केला तू तुम्ही मला अजून उद्या करू शकता किंवा रात्री पण मला म्हणजे अस. तर मला एककीला तुम्ही पाच वेळा कॉल करू शकता. असं आहे ते हा.
नाही हा तेच. पाच म्हणजे तेच माहिती एांना म्हणजे पाच पाच वेळा फोन करायचं. म्हणजे आता समजा मी फक्त मी तुम्हाला दोन वेळा केलं. परत म्हणजे असं लोक जर वाढतील तर म्हणजे पाच पेक्षा जास्त झाले तर म्हणजे चालते का नाही म्हंटलं.
चालते चालते जसं आता तुम्ही माप. आपल्याला टास्क किती आलाय तीस लो मराे रोज ची दहा काहीतरी कॉल करायची आहे.
हो.
तर त्याच्यामुळे ते चालते त्याला काही प्रॉब्लेम नाही.
ह आणि पाच पाचच आलेत का पहिला पाच देतात परत हे कमप्लीट झालं की. परत पाच ये
परत पाच येते हो. अस हाय ते. आता पाच. पुन्हा पाच म्हणजे हे पाच याचच कॉलिंग - - पूर्ण कंम्प्लीट झालं की मग अजून येतात पाच.
हो. हो.
त्याच्यासाठी.
त मला लवकरच म्हणजे खूप दिवस झालं वाटतं का येऊन ते टास्क फोन अ फ्रेंडच?
फोन अ फ्रेंडच टास्क येऊन मला खूप दिवस झाले. माझं कंम्प्लीट पण झालं ताई.
हा. आम्हाला लेट आलंय म्हणजे चारच दिवस झाल. चार ते पाच दिवस.
अच्छा नाही मला झाला येऊन भरपूर दिवस त्याचे पैसे पण आले मला.
हो. मला ते टान -ट्रान्सक्रिप्शयनच चालत.
हा. हा.
ते मला पण आलं पण त्यामध्ये नाही का माझं खूप काही चुकलं. मला नाही समजलं. आता ते माहित पडल. आता काही दिवसाने पुन्हा देईल मला तर.
बघा ना. माझं पण कस पहिला मला वीस दिले होते. त्यातलं पण अकरा कार्य काय नाकारले गेलेतं.
हा, हा, हा. सेम सेम सेम माझं पण.
आणि आता परत माझे किती चारशे सत्याहत्तर असं कायतरी झाले. ते आतून ते म्हणजे त्यांनी अ - - चेक करत ना. म्हणजे अजून त्याच काय अजून मला रिप्लाय नाही आलं. आता कळेल मला अजून.
ह ना. म तुमाला पण अजून आलं नाही त्याचं?
नाही. नाही अजून. पैसे आलेत त्याचे पैसे दिलेत थोडे. आणि म्हणजे अजून ते जे करते ना त्यांनी अजून माझे जास्त तुमं किती झालं ते पूर्ण कम्प्लीट केलात तुम्ही?
कशाच मला एकोण साठ आले होते ताई.
हा. हा.
तर त्यातले काही म्हणजे वाटे चाळीस काहीतरी हे झालंय.
होय का आणि ते कस? हा. हा. काय तर थोडं मिस्टेक होतेस किती पण आपण बघू द्या आणि किती पण ऐकू द्या चांगलं ते.
ते मिस्टेक की होते ना. कसं होऊन जाते ते काही कोण ना कोणी आपल्या रूम मध्ये पटकन येऊन जात. ते आता मुलं असल्यावर ते कसं धावत येेन हे करन, ते करन, आवाज करन. आणि काय? काही शब्द एवढे कठीण राहतात. का ते कसं हातयं बोलतना थोडसं गडबड होऊन जातयं.
हो. हो. होतय ना.
हेना. कारण की काय - काय खूपच कठीण - कठीण शब्द होते.
होते ना. हो.
आणि आपलं कसं आता म्हणजे सराऊंडिंग आपली सुटली ना. पहिले जेव्हा कॉलेजमध्ये होतो आपण तर, ते पटापटा होत होत आपलं.
हा. हा.
त्याच्यामुड हा खूप फरक पडतो त्या गोष्टीचा.
पडत हो. आता आम्हाला आपण एकेकदा म्हणजे असं लिहिताना असं जमत नाही लवकर कसं येतयं काय.
हा, हा, हा. माझही तेच होतयं तर मुलांच्या कधी कधी घेते ना मी. तर पटकन तो शब्द वाचता ये त नाही कधी -कधी लिहिताना ग किराना लिस्ट लिहितानाच तर कधी - कधी गडबड होते. मग तेच ना. म्हणजे इकुण उकार द्यायचा. तो तिकुण दिला जातोयं.
हा आणि पहिला कस आपण शिकत राहायचो ना म्हणजे ते डोक्यातच - - सारखा तर घर असल्यावर तेवढं नस्त लक्षात तेवढं राह.
ह् हा ना. त्याच्यामुळे मुलांच ते शिकवतानाच खूप गडबड होन जात आपली
हो हो.
आणि मग त्याच्यामु तो तास पण असा इतक कठीण कठीण शब्द आहे. काय काय खूप असं असं शब्द आहे की ते वाचू शस्त वाटतय.
आणि ऐकू पण एक एकदा असं येत नाही असं म्हणजे क्लिअर एक एक शब्द असते त मध्ये हो.
त्याच्यामुळे काही काही शब्द खूप कठीण असल्यामुळे ते खूप प्रॉब्लेम जाते.
हो ना.
हम्म पाऊस आहे का हो तिकडे
नाही नाही तुमच्या इकडं.
बिलकुल नाही आहे.
हम् इकड काय नाही कालच पडून गेलंय परत दुपारी तेवढंच एक अ दोन ते तीन मिनिट एवढंच पडून गेलं.
नाही नाही ते दोन मिनिटांसाठी पण येत नाही ना पान झाडाच पानसद्धा हालत नाही व आमच्याकडे
अवघडंच आहे.
खूप तसं म्हणजे जसं काही मे, एप्रिल, मे महिना चालू आहे आमच्याकडे असं झालं आहे वा. तावला.
ह आणि लाईट वगैरे गेल्यावर खूप उकडत असेल तिथं.
ह ते बा ते तर विचारूच नका आम्ही सगळ बाहेर रस्तने फिरत राहतो मग काय करणार.
मगं काय तरं.
पर्यायच नाही आतमध्ये थांबू नाही शकत.
तेच ना तापमान पण खूप आहे. हम्म.
त्याच्यामुळे बाकी काय म्हणता. तुम्ही केव्हा करता स्वयंपाक?
आता इथं हा इथं आमच्या इथं काय इथं कस गावी आहे ना म्हणजे सगळं असं लवकरच बनत येते आणि लवकर जेवण करायचं लवकर झोपायचं असतं इकडं.
हो हो आमच्याकडे तसच आहे म्हणजे आम्हीच. सई वयची आहे जाऊ नका. हो. सयू आमची खेळायला गेली आहे.
हा.
तेव्हा मुलाला आणायला जायचं आहे मला.
होय.
हम्म. अशी गोष्ट आहे शाळेचं पण एक एक एक एक चालूच राहतात त याचा प्रोजेक्ट त्याच प्रॅक्टिकल हे येते. कंटिन्यू चालू राहते.
हो हा ते आपल्याला सोडून द्यावं लागते त्यांनी फक्त देते ती सगळं.
कधी विचार येते मुलं कमी ना आपणच जास्त जातोय काय का शाळेमध्ये.
हो ना तसच आहे.
अगध्या पेक्षा जास्तच माहिती आहे का अगद्यापेक्षा जास्त माझं लक्षात राहते. त्यांचं तर कमीच राहते पण माझंच लक्षात राहते जास्त.
हो तेच क नाही त्यांच्या बरोबर आपण पण शिकावं लागत.
हो ना आपली सुरुवात आता नर्सरी पासून झाली आहे. नाही ना असं मजा.
आता तसच होते ओले असं म्हणजे घातले गी लेकरांना शाळेत
नाहीत अगदीं त्यांचं ना आपलं जास्त आहे.
हो.
हम्म हम्म
आता शिक्षणाला पण खूप महत्त्व आहे.
हो.
हम्म.
शिक्षणालाही खूप महत्त्व आहे. नाही आता आपल्या वेळेस एवढं नव्हतं सीबीएससी वगैरे. यांच्या वेळेस जरा जास्त आहे सीबीएसी पॅटर्न त्यात एवढं कठीण राहते. काही काही शब्द खूप भारी राहतात.
हो ना हो.
काय ना. असं आहे हो जस तरी भरपूर आपले पोर भरपूर मॅनेज करतात.
करतेत करतेत आणि आता असं लेख लेकरांचं पण म्हणजे असं डोकं पण खूप फास्ट आहे आता पहिला काय आहे. लेकररानं कुठलं काय येत होतं आता बघा कसं येत जन्मले लेकरानं पण सगळं कळतंय आता.
हो ना. काय पोरांना सगळं समजते आपल्याला नाही समजत तेवढं तेवढं मुलांना समजते
हो ना आता तसच येते आता काय म्हणजे असं शिकवायचं पण गरज लागत नाही पण तेवढं आता हुशारहतील
ते आहे भरपूर प्रमाणात पहिले तरी राहाचं पण असं सगळेच मुलं हुशार असल्यासारखे आहेत ए टू झेड असं म्हणताचेत नाही का हे गब्बू आहे का याला काही येत नाही म्ह सगळेच मुलं आता खूप टॅलेंटेड आहेत
हो हो
त ना ह बाकी मता जाऊ मुलांना आणायला
हो हो जावा काय बणाला स्वयंपाक काय स्पेशल
स्पेशल काहीच नाहीत आज असं आलूची भाजी रस्साभजी
हा हो एकच म्हणजे एकच भाजी करते.
शेंगाची भाजी आहे ना. आमच्याकडे एक एक खाते एक हा आमटी आमटी. म्हणून
हो हो चालेल
पुन्हा मॅस मला मेसेज टाकाल मग मला जेव्हा टाईम लाईल ना तर म तुम्हाला सांगेल तसं
हो हो चालेल
हा ठीक आहे ठीक ठूत आहे
हा हा ठेवा बाय
बाय
हा